आवाज येतोय हा बोलाकी रेंज प्रॉब्लेम असल की तसं होतंय
हम्म रेंज प्रॉब्लेम येतोय काहीतरी झालं की ते लागत नाही कॉल आणि त्यां झोपवलं मुलीला झोपलीय का
होय होय होय होय
हम्म बरंय दुपारी खरं झोप काढलीच पाहिजे म्हणजे मुलं छान खेळतात संध्याकाळी
होय आता मगाशी जरा झोपलेली आता जरा झोपली तो पण आता आणि उठल्या आता काय करायचं अस हाय
तिला ना खेळायला द्या काहीतरी
होय मुलांच का नाही तसच हाय ओ काय करायच आपल्याप्रमाणे काय होत नाही त्यांच जस आहे तस रुटीन त्यांनी करणार अस आहे
आपल कस मुलांप्रमाणेच ऍडजस्ट कराव लागत आपल्याला
होय आणि ते करायला पण पाहिजेच आता काय करायच अस पण आहे
बर तर काय
मग आणि काय
आणि काय नाही
होय मुलांच काय ते चालुच असणार खेळायच होय मला एकच मुलगी आहे
होय का हा हा
एकच मुलगी आहे हां आता हेच पहिली मुलगीच आहे पहिलीच मुलगी आहे होय
चांगल आहे की अहो मला दुसरी मुलगी पाहिजे होती तर कसल काय दुसराही मुलगाच झाला मला मुलगीच पाहिजे होती
होय मुली पाहिजेतच हो मुली ह्या पाहिजेतच
म्हणजे मी इतकी इच्छा केले की पण नाही मुलगाच झाला जे माझ्या मम्मी दोघांमध्ये सहा वर्षाच अंतर आहे
होय म्हणजे कस होते माहित आहे काय काय ज्यांना काय म्हणतात ना ते मुल म्हणजे मुलगा वगैरे पाहिजे असते का नाही त्यांना ते मुलगी काय म्हणतात ते ते मुलगी होत्या आणि मुलगी अस कारण दोन्ही पण सेमच आहे सोडा पण जास्त कस मुलगी अस होय दोन्ही पाहिजे म्हणजे एक मुलगा आणि मुलगी असली कानी होय
हा तेच ना म्हणजे कस व्यवस्थित राहत ना आणि मुला ना नाती पण समजतात
समजतात होय आणि नाती म्हणजे महत्त्वाचे रक्षाबंधन आल हे म्हणा म्हणजे एक भासत्या ना की बाबा बहीण पाहिजे होती किंवा भाऊ पाहिजे होता दोन्हींची पण कमतरता भासत्या
हो आता कस आहे माझ्या जावेला पण मुलगाच त्याच्यामुळ हम् तस नाहीच मुलीच नाही आमच्या घरात कुणालाच
हा मुलगी असती तर मग ते एक प्रकारच ते काय म्हणतात ते राजनंदिनी टाईप झाला असत म्हणजे होय अस असतयच ते एक म्हणजे मुलगी कणी काय म्हणतात की एक आम्हाला मला वाटल पण नव्हत की मला मुलगी होईल पण खरंच मुलगी मुलगी झाली ते बरच झाल अस आहे
नाही चांगल असत म्हणतात ना पहिली मुलगी धनाची पेटी म्हणतात
धनाची पेटी होय होय अस आहेच ते सगळ्या गोष्टी काय करायच सगळ
होय होय मुलगी पाहिजे ओ आणि मुलगी असल्याशिवाय ते काय म्हणतात ना घराला घरपण पण नाही
नाही नाही गोठी कुठे हाय त्यादिवशीची
मुलगी मुलींच लय हे सगळ मग
नंतर सांगते मग ठिक आहे पोरीच सांग ते मला काय माहिती, जा तू बाहेर आदि, हे अशी पोर त्रास देत्यात.
त्रासच देतात ओ. हायच की आता ते, काय त्याला आता काय बोलायचं सांग.
काहीतरी पाहिजे असत, सगळं दिलं तरी हे कुठ ते ते कुठे स्वतःच ठेवलेलं असतं.
हा होय, म्हणजे होय मग काय करायचं. आणि आपण काय म्हणतात त मुलांना सांभाळून बाकीचं कामं करायची हे पण आहेच की. आणि त्याच्यामध्ये हे सगळं करायचं म्हणल्यावर. मुलं तेन हे करणारच ओ, मधी मधी बोलतात पण आणि सगळंच. काय? त्यांच काय श नाही काय करायचं, होय आणि मुलांना आपण अडवू पण शकत हा.
मुलांनसाठी सोडून दिला जॉब, म्हणलं ते सकाळी जायचं जर संध्याकाळी मग मुलांना कोण सांभाळणार अस होतं, आणि आई वडील आणि सासू सासरे म्हटले तरी त्यांना किती सांगणार. शेती काय.
होय होय ते तर आहेच की, ते तर आहेच की हो. मुलांचं कस, जेवढं हे करेल तेवढंच म्हणजे जेवढं करल तेवढं कमी आहे आणि त्यांनी आपल्याला त्यांच काय समजत पण नाही असंय, असंय होय. नाहीतर काय, लयी मुलांची. सगळं ते करून, आणि खरंच मी कनी म्हणजे ज्या स्त्री आहेत त्यांना मी खरंच मानतो ह, म्हणजे एवढं संगळ हँडल करून मुलांना बाहेरच पण काम करत्यात, आणि घरातलं पण काम करतात म्हणल्यावर चेष्टा नाही ओ.
नाही होत, नाही होत. जरा मोठी होईपर्यंत वाट बघावच लागतं. त्यामुळेच मी जॉब सोडून दिला, व्यवस्थित दोन वर्ष व्यवस्थित झाली मोठं दोन तीन वर्षाचं की मग मी, स्वतःच मेडिकल शॉप सुरू केल. ते दोघांना बघून म्हणजे, मी स्वतः स्वतः बघू शकते ते बघू शकते.
हम्म आणि स्वतःचा बिझनेस असलेला ऐकत नाही ओ असं पण आहे.
हो हो तेच की.
तेच की, काय म्हणतात मुलांसाठी काय म्हणतात. एखादी स्त्री आयुष्य पणाला लावते तशामधल आहे. आता मी पण लग्नाच्या अगोदर जॉब करत होते पण हा नाहीच होतच नाही ते, आणि आपल्याला पण जाऊ वाटतच नाही ओ. कस एक प्रकारची ओढ लागलेली अस ना घरात कि, काय करतील मुलं काय खातील किंवा काय स आहे हेच की ओ.
हो तर काय तसं असतंच, आता इथं कसं होतं मी कायम जरी सुट्टी असली काय असलं, माझ्या बरोबर घेऊन जाते सगळं माझ्या म्हणजे. बरोबरच असतात अभ्यास घेता येतो, सगळं माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळ काही.
हा मग तेच आणि कस विषय होतो माहितेय? बिझनेसमध्ये एक बेनिफिट आहे त्याचा की, मुलांना आपल्या सोबत आपण घेऊन जाऊ शकतो. पण तस जॉबमध्ये नाही हो. जॉबमध्ये कस, नाही आलाऊ आलाऊ च होत नाही.
हम्म हम्म, नाही होत.
नाहीच होत. काहीच गोष्टी होत नाहीत, त्यामुळे तर सगळं अवघड होतय. विषय असा होतोय.
हम्म, तर काय. तरी थोडे महिने केलं मी. मला अनुभव पाहिजे होता म्हणून. दुपारी आलं की, आई जवळ थोडे दिवस, थोडे तास ठेवायचं. आणि मग सहा वाजताना घेऊन जायचं जाताना, असं थोडे महिने केले. का? तर मला अनुभव पाहिजे होता, मेडिकल सुरु करायचा. मला कंपनीत जॉ जॉब करायचे मी. तो अनुभव होता, पण मेडिकल शॉप स्वतःच सुरु करायच नव्हत, मग तेवढे महिने केलं तोपर्यंत केलं ऍडजस्ट कस तरी, मग आता काही नाही आता एकदम व्यवस्थित.
आता एकदम व्यवस्थित होय. ते तर आहेच म्हणजे मुलांचं कसं ते म्हणतात ना की
माहितीय का? तसं पाहिलं गेलं तर, मुलींनी पण म्हणजे आता तुम्ही पण म्हणा की, जरा थोडे मोठ झाली हे झाली की, घरात बसण्यात अर्थ नाही हो काही.
नाही नाही, ते तर आहेच. शिक्षण केलेलं असतय आणि कसंय माहितेय काय? वेळ येईल सांगता येत नाही, आणि ते मुलींनी कसं स्वतःच स्वावलंबी व्हायला पाहिजेच ओ.
व्हायला पाहिजे. जरी लग्न झालं, तरी पैशासाठी अस नाही जरी नवरा खूप चांगला कमवत असला, काही असला, तरी एक स्वतःचा एक सम्मान असतो ना. म्हणून त्यासाठी थोडेसे का होईना तेवढं, हा, व्हायलाच पाहिजे.
आणि जे आपण शिक्षणाला वगैरे जे काय म्हणतो ना. ते आपण म्हणजे जी मेहनत घेतल्या जे पैसे वगैरे म्हणजे घातलंयच की, म्हणजे ते आपण हे करायलाच पाहिजे ओ, त्याच चीज कायतरी व्हायला पाहिजे. होतच नाही आणि चीज चीज व्यायला पाहिजे ओ त्या गोष्टीचं. नाही तर काय म्हणतात की, तशामधलं ते. असंय.
हो, मग काय त एवढं शिक्षण घेतलं त्याच मिळवलंच पाहिजे आपण काहीतरी. कारण आईवडिलांनी पण आपल्या कष्ट करूनच शिकवलेलं असतं.
होय होय, आणि त्याचा फायदा करणं, ते आपल्याच हातात आहे ओ असंय. नाही तर मग काय अर्थ आहे.
त्यांना काय, त्यांनी काय काय कॉम्प्रोमाइज केलंय. आपल्याला माहितही नसतं.
आपल्याला माहितच आहे की, होय. माह आणि काही काही गोष्टी आपल्या समोर पण झालेल्या असतात की, बाबा
हम्म, हा तेच ना. म्हणजे आपल्याला माहित नसतं की, काही गोष्टी छोट्या छोट्या असतील. तरी आपल्या लक्षात आत्ता येत नाहीत, पण नंतर लक्ष जेव्हा आपल्यावर वेळ येती. आपण मुलं हे झाल्या मग लक्षात येतं की, अरे, हा हे आपल्या आईवडी केलं नव्हतं त्यांच्यासाठी. त्यांनाही वाटलं असेल असं करावं, पण नाही केलं. असंच. आता आपल्याला किती वेळा वाटतं, फिरायला इकडं तिकडं जावं. नाही नाही, आमच तर मी दहावीत अस ताना आणि माझा भाऊ दोघही दहावीत असताना टी व्ही बंद, बारावीत असताना टी व्ही बंद. म्हणजे त्यांनी स्वतःच कॉम्प्रोमाइज केलंच ना, बघायचं नाही टी व्ही म्हणून.
हो, ते तर आहेच. म्हणजे आपण कॉम्प्रोमाइज करतोच सगळ्या गोष्टी, म्हणजे आताच्या मुलांना ते कॉम्प्रोमाइज म्हणजे काय माहिती नाहीये.
हो, त्यांना काय सगळं मिळतं ना हातात. आयत दिलं जात.
हो, ते तर आहेच की.
हे जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा कळेल.
नाही नाही, होय, ते तर आहेच सोडा, सगळं त्याच्या त्यांच्यावर वेळ आल्याशिवाय कळणार नाही ते. असंय.
म्हणजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कुठ कुणाला समजत नसत.
नाही नाही नाही, समजतचं नाही त्या गोष्टी असंय. सगळं काय म्हणतात ते तश्यामधलंय तेे. काय जेवढा आपण जे सहण केलेय किंवा आपण जे कॉम्प्रोमाइज केले त्यात ता मुलांना होत नाही ते असा विषय तो.
होय. अन् ती त्रास दिल्याशिवाय राहत नाही असं असतं. ठीक आहे आता आलेच लगेच इकडं जेवण झालं आता, सगळं झालं करून
हम्म, ते सगळं आहेच की होय. मुलांच काय किती पण अडवलं तरी ते मधी हे कर तात बोलतातच असं आहे काय करणार? आणि एकटं हँडल करायचं सोपं नाही ओ या जगात.
हो.
हो हो.
जा बॉल घेऊन बाहेर जावा.
हो हो, दंगा करतातच मुलं.
हो काहीतरी यायचंच असतं मध्ये.
होय होय, त्याशिवाय काय विषयी नाही त्यांच मधी मधी मधी सगळ्या गोष्टी असतातच त्यांच्या.
नाही आणि कसं आहे या दोघांमध्ये गॅप जास्त असलाना की ऍडजस्ट होत नाही, मोठ्याला वाटत असतं आपल्याप्रमाणे वागावं आणि छोट्याला वाटत असतं आपलं ऐकावं दादानी.
हा मग त्यामुळंच तर प्रॉब्लेम होतोय. मग ते एकसारखे असते ना मग काय एवढं वाटलं नसते की बाबा माझा ऐकावं किंवा तुझा ऐकावं असा विषय.
एकत्र एकत्र त्यामुळे खेळणं होतचं नाही मोठा म्हणतो मीच का सारखं समजून घ्यायचं. मी मोठा आहे म्हणून, म्हणजे ऍक्च्युली तसं ते पण इतर ह्याच्यात बघितलं तर तोही लहान आहे त्याला काही समजत नाही. पण तरी सगळ्या भावांमध्ये तो मोठा त्यामुळे त्याला आमचं तसं होतं प्रॉब्लेम.
होय होय होय, ते तर आहे.
हं हं. तेच की चालेल चालेल, ठीक आहे बाय.